काय करतोयस किती दिवसाांनी कॉल केलास?
अरे होय तू केला कॉल, तुला कशी आठवण झाली आज एवढी.
हो का अरे आ ठवण झाली तुमची आठवण, तुम्हाला आठवण नाही ना आमची, म्हटल आम्हीच करूया म्हटलं तुम्हाला कॉल.
होय मी मागे केला होता की, तूच नाही उचलांस.
हूं हूं बरोबर मी कामात होतो रे, शेतीची कामं चालु येत ना. आज पण शेतीच्या यात होतो.
होय आत
आज बारामऱ्या नागरलेल्या, बारामळ्या नागरलेल्या?
होय भरपूर आयला एवढ्या मळ्या.
नव्वद मळ्या आहेत, बाराच झालेत लावून आजसा.
आयला मग शंभर, दोनशे पिशवी जरी होयत असेल.
आरामात, आरामात, आरामात तेवढे होतात आरामात.
बाकी काय? अन कॉलेजला मी इकडे नेचत आहे नांदगाव.
नांदगावला काय, मी इकडे वैभवाडीत आहे. म्हणजे जवळ आहेस.
होय आपली
हम्, ह बरोबर डीबाटू
हो नसिटी मस्त की नाही
होय, होय- होय मच्छर बिच्चर आहेत की नाही इकडे मला मच्छर भरपूर चावायला.
अरे भरपूर हॉस्टेल ला पण म मच्छर वगैरे आमच्याकडे भरपूर आहेत रे, हॉस्टेला तसा मजा येते रे पण वैताग पण येतो असा.
होय ते जेवणा होय जेवणामुळे मंज्या विचार
होय, होय-
होय माझ
मग काय फार्मासी कस, संध्याकाळी आलो. उद्या जरा हे आहेत ना रे, सबमिशन आहे ना. मॅन्युअलच, त्यामुळे समध्याकाळी आलो.
होय तेव्हाच म्हटलं तर बारा मग काय झोप काय फार्मसी चालू आहे. आता सेमिस्टर लागेल थोड्याच दिवसात.
माझं पण सेमिस्ट, आपल्या एकत्रच लागेल सेमिस्ट तर अजून एक सेम झाली कि म डायरेक्ट सेकंड इयर ला.
होय कशी पहिली सेम कशी गेली निवांत. हा बक नाही बा नाहीय बाऊ आप
अरे मला फक्त सी सीएस ला लागला मला फक्त बॅग
होय मग काय अप सेंटी शिवाय काय सीएस ला बॅग नाही लागत असतो. अपसेटी लागली असेल तुझी.
अप सेंटी होती अपसेटी. आलोच नव्हतो कॉलेजला, अरे घरी जरा. प्रोग्राम होता आणि थोडा विषय झाला होता. त्यामुळे घरी गेलो होतो मॅडमने सांगितलं होत. तवर मॅडम बोलल्या की नाही करून होणार. असं, मग काय, मग काय, बोललो आता काय फॉर्म भरीन आणि बसेन परत.
काय सुटेल सी एस प्रॅक्टिकल नाही दिलं रे, थेरीचा थेअरीचा पेपर दिला. प्रॅक्टिकल ला फक्त आलो नव्हतो म्हणून प्रॅक्टिकल गेलाय.
होय.
आणि आता सेकंड सेम मध्ये बघूया ऑल क्लिअर निघावाच लागणार.
होय ते काय आमचं पण आता काही लेक्चर नाही आता पहिले भरपूर पुरवायचे.
आमचे लेक्चर होत आहेत कुठे कुठे दोन तीन मॅडम आहेत. ते घेतात, एखादं लेक्चर होत नाही, बाकी सर्व लेक्चर होतात टाइम टू टाइम.
होय. हम्, जेवलो. जेवलो होय जेवलोय माझे पण काय
बारावी पर्यंत, आता कंटाळा येतो यार.
होय बारावी ते बारावीच रे, होय- अरे त्यावेळचे तुझे ते याच्यावरचे भारी फोटो होते की. होय करूया की, अरे पण त्यावेळची तुजी भारी होते ते मंचे वॉटरफॉल की काय भारी एकदम कडक काढले होते तू कोणा च्या आयफोन वरून काढले होते एवढे.
होता काकाचा होता आय
होय. होय पार्टी कधी देणार भाव हो इथ काय आहे का मी इथे आलोय होय होय सेमच्या उतरच बघ कि म त्या बाणीबिणीला विचार म्हणतील
बाण्याने मला कालच कॉल केलेला
होय
मला म्हणतो बघ विचार पाातला वगैरे कॉल केला की नाही म्हटलं अजूनपर्यंत कॉल नाही केला त्यांनी बवा केला होता पण मी रिसीव्ह नाही केला म्हटलं आता म्हटलं करतो म्हटलं कार्टला कॉल
होय
तो बोलाय कधी पण सांग मी येन तयार आहे मंथनला पण विचारलं होतं मंथन पण बोला होता कधी पण सांग मी तयार आहे याला
होय होय करूया की कुठं जायचं मग आपलीस बघलेस रायगडला होय आता भारी दिसत असते ना रायगड
रायगड करूया कारण पावसाच पण आहे पावसातन रायगड भारीसतोरी
होय
पॅकेटावर जा्या बघूया पोरांना सर्वना विचार ग्रुप करूया दे व्हॉट्सअप ला
हा चालते
किती जण रेडी होतय किती जण माझ्या मध्ये सात आठ जण असले तरी भरपूर झाले रे
होय ते आपली काय तुझी काय त रिया आहे ना सेव्हन सीटर त बुोलले र
ह बोले र
त्यामुळे टेन्शन नाही आपण जाऊ पण पावसात ह्याच्या बाईकनी जायची मजा वेगळी रे बाईक का आहे आपल्याकडे बाईकनी पण जायची म्हजे
होय, पण ते पोरी दोघी तीघी हायत नां.
हा हा बघू त्यांना विचारू जर ते... हम्म बघूया त्यांना विचारूया. त्यांना विचारूया आपण
नाव रोशनी रोशनी कुठे असते! ग आता
काय माहित ना रे पत्ताच नाही कोणाचा सांगतो. का बारावी नंतर कोण नाही आहे. तुम्ही चार पाच जण आहेत आपण पाच चव जण तेवढीच मतं याची कॉन्टॅक्ट मध्ये. बाकी कोणाचा कॉन्टॅक्टच नाही त्या मी पण मोबाईल नवीन घेतला
हॅलो हॅलो